हॅलो, हां आवाज येतोय.
तु म यामुळे, बोल
आपण आता घरी ना पाहुणे अचानक आले, काहीतरी विषय बोलूया पाहुण्यांच्यावर
पावने शपथ, म्हणजे अचानक आले तर काय करायचं?
अचानक पाहुणे घरी येतात जाऊद्या ठीक आहे, दुसरा, दुसरा विषय घे मग चल तुला कुठला आवडेल तो विषय घे. पाहुणे, म्हणजे एखाद वेळेला आपल्याना अस असा कंटाळा येतो आणि अशा वेळेला आपल्या घरी एकदम पाव्हणे येतात, जस तत माझ्या घरी येतात, मग आपल्याना काय वाटतं तर माला तर कंटाळ येतो, खरं म्हणजे अचानक जर पावनेल करमाय मी कामाला जात असते सारखे आणि मग त्या डे नाईट डुट्या करता करता जर मला भिना फोन करून जर कोण आल, तर त्यांचा आधार आहे तिथं कसं करायचं, त्यांना मग ते चहा दे बिस्किट एक तर घरात सगळं अवे्लेबल असतं की नाय. मग ते मला असं वाटतं, की नकोच काय कोण आलं माझ्याक कड तरी चालेल, नको ते पावणे अस होऊन जातं, पण ते जर फोन करून कोण जर आलं तर बरं वाटतंय, ठीक आहे काहीतरी तयारी करताना येते, नाही तर फोन नाही केला तर मग ते घरात तो पसारा पडलेला असतं, जेवायला त्यांना काय बनवायचं, काय नाही तो प्रश्न पडलेला असतं. तमुळात, मला आवड आहे ना पाहुणे घरात आल्यावर त्यांचं जास्त सत्कार करायचा काय, का कशी कोण पाहुणी ये तीन काय, मग त्याच्यावर बोलायचं.
काय अर् जर पूर्व जर तयारी आता घरामध्ये असेल तर मग ते कोणीही कधीही पाहणे येऊ दे तरी काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही, फक्त आपली थोडीशी पूर्व तयारी पाहिजे. आता माझा एक सांगते प्रसंग, माझ्याकडे एकदा पाहुणे आले होते, अचानक
हा
आम्ही जेवूण वगैरे झालं होतं. जेवण वगैरे झाल्याने पाहण्याने घरात तिन वाजता पा आणि जेव्हा सकाळी फोन केला, तेव्हा त्यानी सांगितलं होतं काय आम्ही जेवून निघतो इथून, मग मी अ रिलॅक्स होते, का चला आता पाव्हणे तर येतात. ते जेवून निघतायत म्हणून मी काय त्यांच्या वाटणीचं जेवण, आमचं सगळं जेवण वगैरे झालं होतं. आणि आम्ही निवांत होतो. आणि तीन वाजता आले घरात पाऊल टाकल्या टाकल्या पाहुण्यांनी सांगितलं आम्हाला खूप भूक लागलीये. कारण आम्ही सकाळी लव करच जेवून निघालो त्याच्यामुळे आणि ते अ दोन दोन चार पाच लोक होते ते लोक. ते दोघं नवरा बायको त्यांचा मुलगा सून आणि त्यांची मुलगी आता मला प्रश्न पडला त्या पाच लोकांना आयत्या वेळेस काय करणार आणि सकाळी जेव्हा सांगितलं तेव्हा दुपारी तीन वाजता आले हा कारण त्यांनी सकाळी दहा अकराला मला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्ही निघतोय आज येतोय तुझ्याकडे पण आम्ही जाऊन येतोय इथून. आमचं काय जेवण बनवू नको मग मी मग मी रिलेक्स झाले. मग आमचंच आपलं जेवण वगैरे केलं आमचे साहेब सेकंड ला गेले. उरलं सुरलं थोडीशी च भाजी फक्त थोडी होती काय आणि ते बरोबर
मग त्यांना बघून वैतागली हे कशाला आलेत म्हणून.
आता ते ऑलरेडी अगोदर फोनाफोनी झालं होतं तर ते येणार हे माहिती होत.
हां.
त्याने सांगितलं होत येणारच होते ते घरी. हा हा आणि त्यांनी फोन करूनच सांगितलं होतं का माझं आमचं जेवण बनवू नको आम्ही इथून जेऊन निघ तो.
हां.
पण घरात आल्यानंतर असं सांगितलं की आम्हाला त्या लोकांनी यायचं म्हणून खूप लवकर जेवुण काढलो लवकरच जेवलो आम्ही तर आता आम्हाला सगळ्यांना भूक लागली. काय असेल तर वाढ तर म्हटलं आता एक तर हे पाच लोक तीन वाजून गेले होते तर म्हटलं मी पटकन काय करू शकत नाही. म्हणजे असं एवढा सगळा स्वयंपाक पण दुध भात पण ते ठीक आहे चालतं आ म्हटलं चपातीच पीठ होतं माझ्याकडे फ्रीज मध्ये मळलेलं म्हटलं नुसत्या चपात्या चपात्या चालतील का म्हणले चालेल मग ते फ्रीज मधून पीठ काढलं. भाजी थोडीच होती एकीकडे त्यांच्या त्या मुलीलाच सांगितलं ताई तू पापड ताळायला घे. लोणचं काढलं. आणि थोडसं भात वरण म्हणजे असं जेवून झाल्यानंतर आमचं थोडंफार शिल्लक आता दोन मुल असल्यामुळं मग घरात थोडंफार शिल्लक होत तर म्हटलं ह्या त तुम्ही भागवा कारण भात तर मी पुन्हा करू शकत नाही भाजीला पण तेवढ्या हेच्यात काय होतं पण मग मी- पटापट, पटापट गरम, गरम चपात्या ते चौघेजण टेबल वर बसले. आणि त्यांच्या पुढ्यात तिथे एक, एक, एक तव्यातून ताटात तव्यातून ताटात अशा गरम, गरम चपात्या त्यांना पास करत राहिले मग झाल आता त्यांची भूक पण भागली.
हम्म...
ते जे होत ते भाजी वगैरे समजा त्यांनी संपवली पण मग आयत्या वेळेस म्हणजे असं हे केलं माझी पूर्वतयारी होती.
कि आता ते थोडं तुमचं स्किल होत तर ते करू शकलेत माझ्याच्यांनी हे नसत झालं. कि मी गोंधळत गेले असते की आता अचानक आलीत ह्यांना काय करू मी आता नाहीतर मग सरळ खिचडी भात नाही तर सरळ काय तरी आपलं ऑर्डर केलं असत. आणि मागवलं असत. हं... म्हणून अचानक पाहुणे आणार असले ना पूर्वतयारी न करता फोन न करता तर मी खूप वैतागते म्हणजे म मला तर आता घरी आता कोण मिस्टर आजारी तर बघायला येत असतात लोक.
महिने माझे पूर्वत तरी नेम्या पच वाटण आणि कणिक मळलेलं, आणि इत भाजीची तयारी ही डेफिनेटली असतेच,, पण त्यावेळेला तसं पण नव्हतं, पण त्यांनी मह तसं म्हणजे त्यांनी सांगितलं आमच जेवण बनवू नको, आम्ही जेऊन येतोय,, तर तर मी त्यांच्यासाठी कांदा पोहे वगैरे असं नाशत्याची पण थोडीशी तयारी ठेली आता संध्याकाळी येतील आणि अचानक,, हा हा काहीतरी आता ते, नवी नवरी घेऊन येतात तर काहीतरी पाहिजेच चहा पाणी म्हणून तशी तयारी ठेवते पण त्यानी घरात पाऊल टाकल्या टाकल्या स्वतःहून पहिलेच सांगितलं,, आम्हाला खूप भूक लागलीये, आणि आम्हाला काहीतरी बनवून जेवायला पाहिजे,, तू त्यज्या मग मी म्हटलं मी काही बाकीचं काही जेवण बनवलं नाही, जी भाजी वगैरे होती त्याच्यातच, कारण तीन वाजून गेले होते काय करणार म्हटलं हे हाय ह्याच्यात भागवा,, पण त्यांना गरम गरम चपात्या बाकी सगळ्यांना करून दिल्या.
ठीक आहे ना,, पाहुण्यांना कसं साधच जेवण मिळालं पण चांगलं ते पण खुश झाले ना, त्यांच मेन, भुकेला पोट पोट पण भरलं ना त्यां आणि साधं जेवण चांगलं भेटलं त्यांना.
त्यांना असं वाटलं ते लोकं तिकडून लांबून येतायत, म्हणून ज्यांच्याकडून निघाले होते त्यांनी सकाळी लवकरच जेणाची तयारी केली, आपले चाललेत म्हणून पण सकाळ सकाळ काय ते जेवण तेवढं पोटभर गेलं नाही. आणि मध्ये चार तासाचं अंतर होतं,, त्याच्यामुळे त्यांना ते माझ्याकडे येईपर्यंत भूक लागली. आणि त्याला असं वाटलं हक्काचं आता बहिणीकडे जातोय म्हणताना हिथे जेऊ, पण हेनी मला रस्त त्यातून जरी फोन केला असता, का बाबा आम्हाला, अ जेवण बनवा आम्ही जेवायलाच येतोय, तरी मी हे केलं असतं. तिने फोन पण नाही केला, फक्त घरात आल्या आल्या आम्हाला भूक लागले भूक लागले आम्ही खूप लवकर जेवलो त्यांनी आम्हाला लवकर जेवून काढलं, काय आहे काय शिल्लक? मग दाखवलं आहे. मग म्हटलं ठीक आहे, चपात्या बनवते पटापट पटापट, आणि त्याना हे
असं तुम्ही कधी अचानक गेलेत की कोणाकडे असं फोन न करता,, जेवणासाठी
अम् जेवणासाठी
जेवणासाठी म्हणजे आ आता जसा अनुभव आला, की म्हणजे ठीक आहे केलं जेवण, तिकडं आता चला जा काही तयार नाही कोणाची काय नाही, आणी अचानक गेलं पाहुणं! आणि मग जेवणा जेवणाच्या वेळेवर वगैरे असं कधी झालंय का,, नाही ना.
तरी नाही झाले हा.
माझं पण नाही झालं्य, जेवणाच्या वेळेला म्हणजे मी अवइडच करते कारण कोणाला जास्त त्रास नको पण काय त्या लोकांनाही मॅनर्स नसतात,, हम्म, हा हा पण ते,, येत नाही. असे प पाहुणे, असे पण असतात पाहुणे, किती अचानक येतात, फक्त जेवणासाठी पण येतात. पाहुणे आले तर मला आवडत
हा मग माझ्याकडे तशी अठरा माणसं आली होती, पण मग ती नावीलाज जसं तर उपाशी गेले परत. हां. हा टेम्पो भरून तिकडे मुरड जंजिरा काश दिवसात फिरायला आली होति ना
ते याचा अर काय, की तुम्ही त्यांच पाहुण्यांचा आदराती ते जे आहे ते व्यवस्थित करतात म्हणून ती पाहणे. तुमच्याकडे येत राहत सारखी काही कल्पना नाही दिली कायतरी.
नाही नाही त्यांनी होतं त्यांचा कुठंरी प्रोग्राम होता साखरपुड आहे तिथे आम्ही जेवायला जाणार आहोत. तर आमचं काही जेवण करू नको पण इथं आल्यानंतर. तर जरास ते पोहून वगैरे आले होते जरा थकलेले होते त्याच्यामुळे इतर. पाहण्या जर अस डळमत विचार झाला काही. इथच आपल्या जेऊन गे बरं कारण ते खूप थकले होते पोहून पण मी एवढी माणसं. त एकत्र आल्या मग मीही विचारच केला नाही का म्हणजे जेणाच म वि ''--'' विचारलंच नाही का जेव्हा मी फक्त कांदा पोहे केले त्यावेेळेला आपण हा, आणि मग ते लोक गेले त्यांचं जिथं ठरलं होतं. साखरपुड्याच्या इथे जेवाला जायचं होतं. तिकडेच गेले जेवायला त्या वळे अस एक झालं होत. म्हणजे वाईट पण वाट मनाला. पण मी एवढं.
नाही वाईट कारण माणूस भू''--'' भुकेलेला असतं त्याला देणं आप सवय आहे पण मी मला जसं. तर मी विचार बाबा मला जेवण करायला एवढा वेळ लागलं. तुम्ही एवढा वेळ थांबा थांबू शकता का मी बनवते काहीतरी. कारण मला एवढं पटापट पटापट काही जमणार नाही.
''मी एकटी जाऊन पुन्हा त्यांची ते डिमांड होती. नॉनव्हेज एकटी ते बाजारात जात तेवढ्या संध्याकाळी साडेसात ला ते. पुन्हा आणा तेवडा लोकांचा बनवा माझ्याच्या नसत शक्य झालं. पण त्यां मला फोन करून सांगितलं होता आम् जव्हाला थबणार नाही फक्त. येऊन जातो आम्ही अमुकमुक ठिकाणी जेयला चालोय मग मी त्या दृष्टीन. कांदा पोह्याची तयारी ठेवली सगळं तयारी केली. पण त्यांच्या एकंदरीत त्या वावरण्यातून वाटत होतं. का त्यांना इथूनच जेऊन जायचं होतं कारण ते सगळ्या. सता इकडे तिकडे झोपले आद् खूप थकले होते ना पोहून. होऊन आलेले होते समुद्रातून त्याच्यामुळे त्यांना होत मग नंतर गेले नाही मी हे केलं. आशात तरी पाहुणे आले तर आपल्याकडे न जेवता जातच नाही. पण असं नाही कधी झालं माझ स्वतःच.
नाही कस कसं आहे आच आच. अचानक जर पाहुणे आले तर करणार काय मेनू करणार मग तर गोंधळूनच जाते एकदम अशी. अचानक कोण आलं तर. कारण मला कोणी फोन केला तर मी थोडी तयारी करते आणि मी थोडीशी आळशी आहे. मग जेव्हा बिवण करायला त्याच्यामुळे पटकन आलं तर काय करायचं आणि काय नाही मला तेच. ते समजत नाही त्यामुळे काहीतरी रेडीमेड असतात ज्यूस वगैरे तर ठीक.
हम, लावायचं सगळं खिचडी भात कुकरला आणि वाढायच.
नाही खिचडी भात ठीक आहे इझी आहे खिचडी भात लावायला. परत त्यांच्याशी बोलत बसायला लागत. ते आपल्या ना पाहुणी आली मग त्यांच्याशी बोलायचं काम करायचं इकडं जेवण करायचं काम करायचं इकडं. हे सगळंच हँडल होत नाही मला एकटीला.
हो ते पण आहे आले का त्यांच्याशी बोलून बसायला लागते ना मग त्यांच्याशी गप्पा मारता मारता ते.
त्यांना पाणी द्या जेवणाची तयारी आपण कधी करणार काही पाहुने अशे असतात. किती अचानक टपकतात सांगत नाही मग अशा पाहुण्यांचा मला राग येतो.
हे सगळं बप ''--''
नाय त्यांची सिच्युएशन तशी कंडिशन असली एखादी हॉस्पिटलला आलेली असली. किंवा काय कुठे आलेली असली. तर ठीक समजू शकतो पण काही फिरासाठी म्हणून येतात आणि येतात.
आंता मोबाईलचां जमांना आल्यांपासून ही शक्यंता अजूंन आंता ही वेळं नाहींये म्हणजे पहिलां असं
तरी पणं येतांत कांहीं एकदंम दरवांजा घंटी वाजवांयला येतांत आलो म्हणूंन
हं हं हां त्यांना घंटी दाखवांयची जां बाबां मगं कायं करणारं
ठीक आहे थांब एक मिनिटं मलां बघूं दे कायं करूं मी करूं कायं हां मी कंट करते